हा आवाज येतोय काय?
हा येतोय बोला की.
काय कराय लागल्यास?
काय नाही आता आलोय हॉस्पिटल मधन जेवलंय. असच विषय आहेत जरा. हेल्थ इश्यू आहेत.
आणि काय मग?
काय नाई.
हम्म आजकाल सगळ्यांना हेल्थचे प्रॉब्लेम आहेतच.
हम्म तुझा आवाज थोडा कट होतोय ग.
नाही बोलते. व्यवस्थित येते की.
हा आता याय लागलाय. मग पाऊस आहे की नाही तुमच्याकडं?
हम्म. हॅलो.
हा
हा येतोय, जरासा आवाज खरखरल्यासारखं, ब्लुटूथ घातलंयस का?
होय होय.
हम्म, जरा असं ब्ल्यूटूथ काढून बोलल की, ब्ल्यूटूथ असलं की, आवाज असा ब्लर येतोय.
बघ आता
हां, आता याय लागलाय.
हा, ते जरा वाऱ्याचं मी खाली, जेवण जेवली तू?
हम्म, आग झा, अ-आज काय माझा उपवास ये, संकष्टी.
हा, माझा पण असतोय, पण जरा हेल्थ इश्यू मुळ, नको म्हणतेय डॉक्टर करायला.
हम्म हम्म, आजकाल काय सगळं खाणं ह्याच्यावर हाय ना आता, त्यामुळं सगळ्यानाच प्रॉब्लेम व्हाय लागल्यात.
स्वतःकड लक्ष देत नाही, घरातलीच नुसत जबाबदारीे पार पडायचे ते.
होयच की, मग काही व्यायाम वगैरे, करतेस की नाहीस?
मी सकाळी वॉकिंगला जाते.
हम्म.
तिथून पुढे आले, आता मुलांचा डब्बा वगैरे करायचा. नऊ वाजता, जरा योगा करतो, ते पण आत्ता- आत्ता
पण नऊ वाज ता, म्हणजे त्या हिच
हा, हा, हा, हा, हा, होय, होय, होय साडेआठ लाच होते, पण मी पावणे नऊला जॉइन होते, सव्वा नऊपर्यंत आ ठेवते.
होय, मध्ये मी पण करत होते. हम्, परत कसं आता, जरा फिरायला वगैरे चालू केलंय ना, त्यामुळे आहे जरा तब्येत व्यवस्थित.
हम्म हम्म.
हम्म, आता कसं, हे वातावरण पण असं हाय ना, त्यामुळे सगळ्यांनाच, हेल्थचे इश्यू व्ह-व्हायलाच, लागलेत.
नही कसं ये, फूड पण नाही व्यवस्थित त्यामुळ आणि एवढ्या म्हणजे
कसं झालंय, जरा बाहेरचं होतंय ना
तरी कमीच आमचं बाहेरच खाणं होतय, कमी पण स्ट्रेसमुळ, स्ट्रेस म्हणजे आपण लेडीज, फार स्ट्रेस घेतो, त्यामुळ जास्त अस त्रास चालू होतात, महिलांना.
बघ काय जास्त स्ट्रेस तेच आहे, स्ट्रेस घेऊन काय करायचा?
तसं म्हणतो आपण
हां, ते कस, जरा का होईना, असतयच बायकांना.
ते म्हणजे, काहीतरी-काहीतरी असतेच माग. त्यामुळे एक आणि त्यात स्वतःकड लक्ष देत नही.
हम्म, काही ना काही तर, टेन्शन असतंय, बिझनेसच असतय किंवा घरचं काहीतरी असतंय. मुलांचं काहीतरी असतय.
सगळं आपण कि नही, हिहीही
वेगळं टेन्शन, परत मुलं मोठी झाली की वेगळं टेन्शन. त्यांच्या शाळा, कॉलेज ऍडमिशन
सगळ्यासाठी धावपळ धावपळ करायचं अन शेवटी हि
हा शेवटी कितीही कोणासाठी केलं तर आप आपल्यासाठी कोण नाहीये एवढं लक्षात ठेवायचं.
पण महिलांनी तरी चाळीस नंतर आपल्या आरोग्याकडे लक्ष दिलं पाहिजे की आता कळतयं मला तर आधी काय आपण लक्षच देतो नव्हतो मुलं मुलं आता जरा योगा, वॉकिंग
त्यामुळं आता पोट तर हल हम्म हल्ली सगळ्यांचेच पोट पुढं दिसायला लागलयं.
हा सेम आणि एवढ्या लहान वयात मग बीपी शुगर म्हणतात ते डोक्यात ताप झालाय.
हम्म ते काय हल्ली सगळीकडं ते ट्रेंड झाल्यासारखं झालंय जिकडं पहिला दवाखाण्याची पायरी चढलं की डॉ टर तेच सांगतात बी पी, शुगर ह्या दोन गोष्टी म्हणजे
कॉमन झालेत आणि डायबिटीजला तरी इंडियात एक नंबर होराया मध्ये
एक नंबर वर हायं माणसानं गोड खायचं का नाही?
ऍक्च्युली गोड खाऊन होतच नाही म्हणे ते आपण म्हणजे जास्त
गोड मुळ होत नाही डायबिटीस कसं जास्त टेन्शन असलं की डायबिटीस होतोयं.
हम्म आणि आपले म्हणजे अ दिनचर्या आपण लक्षच देत नाही नुसतं करायचं काम घरातल्या कामान किती आपल एक्सरसाईज होणारय? नाही होत स्वयंपाकन काय होतयं?
आणि हल्ली कसं आता प्रत्येक गोष्टीला मशीन आल्यात. वॉशिंग मशीन हायं कपड्याला, भांड ड्याला मशीन आलयं नाहीतर भांड्याला आता बाई लावनं हम्म. कपडे यांना बाई लावणं म्हणजे बायकांच्या हाताला कामं अशी नाहीच आहेत ना पूर्वीसार
आणि आपण फरशी पण अगदी कसं बसून पुसत हुतो आता ते माप आले त्यामुळे.
हां त्यामुळे डायरेक्ट फरशी पुसून हुत्या मॉप परत ते आता नवीन इलेक्ट्रिक हे पण आलंय ना.
काय की.
हा सगळी म्हणजे धूळ वगैरे अशी निघत्या. हा व्हाँक्युम क्लीनर ते कसं काना को कोपऱ्यातली धूळ काढतायं लोकं ते मशीन लावून ठेवलं की झालं चला.
पण त्यामुळेच आपल्याला म्हणजे असं दवाखान्याच्या फेऱ्या माराव्या लाग मला अस वा आधीची लोक बघा कधी किती वयस्कर आता आमच्या आजी वगैरे होत्या कधीच बीपी शुगर दूरची गोष्ट कधी असं दवाखान्यात सारखं जाऊन माहीत नाहीत.
हो माझ्या आजीला पण तसचं होतं अगं. ती जवळजवळ चौऱ्याण्णव वर्षाची होती चौऱन
वर्षाची असताना देवाघरी गेली पण तिला अजिबात कुठली एक गोळी माहिती नव्हती का एक दवाखाना माहीत नव्हता तिचा हात मोडलेला तर हात घरात बसवलेला.
बघा किती म्हणजे त्यांच घट्ट असल शरीर आणि एक केस पांढरा नसतोय
हम्म एक केस आमच्या आजीचा शेवटपर्यंत आऐंशी कि नंतर तिजे अ केसं पांढरी व्हायला झाली ते काय नॅचरल हायं पण अगोदर अशी नव्हती आमची आता वीस वर्षापासूनच पांढरी झाल्यात
ह
आतांची तर अगोदरपासनच आहेत पांढरी केसं
आत्ताच्या मुलांची तर आत्ताच व्हायल्यात काय म्हणजे आपल्या फूड मध्ये पण काय राहिलेलं नाही आणि म्हणजे दिनचर्या पण आपली अशी
हा आणि खाण्याला तर कुठल्या गोष्टी चवीच्या आहेत अजिबात चव लागत नाही कुठल्याच गोष्टी चवीच्या नाहीयेत
त्यात पण आता हे पेरू ये ना त्यात पण काय वेगळंचं ये एक तर मध्येे पेरू आनटला मी एक खोऱ्यासारखा लागत होता तो
होय खोबरी पेरू मिळतोय आता आमच्या इथं तर झाड आहे पेरूचं देशी पेरूचं पण त्याची पेरू कोण खात नाहीत विकत आनून खातील दारात झाड आहे तर ते नको डाळिंबाचं झाड आहे ते नको विकत आणनून खाणार
हह
विकतच त्यांना कसं ते मोठं दिसतय अट्रॅक्टिव दिसतय पैसे देऊन आणायचं
बाारात लाव त्याना कसलंच आपण हे लावत नाही ना
हम्म नाही केमिकल कसलंच नाही आणि नैसर्गिकरित्या फक्त फक्त काय त्याला पाणी कधी तर एखाद शेणखत वगैरे तेवढंच हम्म आंब्याच पण आहे
हम्म
गावठी आंब्याचा आहे ते मग ते कसं आंबट लागतय म्हणतात ते नको विकत आनून द्या कैरी खायला विकत आनून द्या आंबा खायला
त्यांना कस औषध वगैरे फवारणी केलेलं असते त्यामुळे ते रुचकर लागतात का काय
हा दिसायला रुच रुचकुर पण आणि कस दिसायला अट्रॅक्टिव दिसतात त्यामुळे सगळी माणसं त्याच्याकड बरोबर जातात हम् त्यामुळे आपलं आरोग्य धोक्यात येतय
खर ते आधीच सुचत नाही लोकांना धोक्यात आल्यानंतर आता हहह
दवाखान्याची पायरी चढली की मग आठवतय की हा आम्ही हे करायला पाहिजे होतं म्हणजे आता ही वेळ आली नसती
अ वेळेचा सदउपयोग करून घेतला नाही भुर उपयोग केला अस होतय ते काय करणार काय
म्हणून काय होत उपयोग नाही ना आता आपण पहिल्यापासूनच केलं तर
पण आता मुलांना किती किती वळण लावायचं पालेभाज्या खावा पण त्या पालेभाज्या पण कुठं उगवतात काय कसं काय ते पण फार हे आहेता ते फळ खावा केमिकल युक्त फळ काय द्यायचं मुलांना तर काय द्यायचं पौष्टिक
आधी संत्री आंबट असायचा आता आंबट नाही संत्री एकदम गोड मिळतोय म पोर कसं ते आंबट संत्री, मोसंबी नकोच आहे त्यांना.
गोड असते.
हम्म, गोड पाहिजे.
हम्म,
आणि आता सगळी फळ बारा महिने मिळतात.
होय, होय.
देशी केळं पूर्वी कसं पातळं सालीची एकदम म्हणजे खाल्ल की एख एखादं खाल्लं की दुसरं खावं असं वाटायचा, आत्ताच तसं नाहीे ये. आत्ताच केमिकल युक्त आहे, ते कच्च हाय का पिकलेला आहे हेच समजत नाही.
खरं तेच म्हणतेय मी आपल्या आरोग्यासाठी चांगलं काय, तेच कळत नाही माणसना त कसं आता दारातला एखाद्या पपई खाल्ला तर त्याला त्यातून एका पपया्यामध्ये एक अ म्हणजे आपण एक किलो ऍपल खाल्ले तरी पौष्टिकपणा मिळणार ये तेवढा एक आपल्या अ ह्याच्यात असतंय पपयामध्ये, तरी कोण खातच नाही ना पपया.
पपई आणि पपई तर कसं आत्ताचे, अगोदरच्या पपईमध्ये कसं भरपूर बी असायचे. लोकं काय म्हणणार हा ते बी तुडवलं की आंधळ होतयं हे होतय, पण आता बघायला बी नाही पपई. हायेस् बीच नाहीये. हम्म ते कसं काय बी अं बिना बियाचं, बिना ह्याच बनवतात काय माहिती?
मी तरी बघितलेय पपयाच्या आमच्या इथ शेती केल्या पपयाची, आणि ती पपयाची झाडे केवढी असतील? आपल्या गुडघ्यापेक्षा म्हणजे एक, दोन फुट झाड हाय. आणि त्याला पपई लागलीत, दोन फुटाच्या झाडाला पपई लागलेत.
आता अगं आंब्याच्या झाडांना पण हल्ली तसंच आहे. आंबा वर्षभर मिळतोय. कोल्हापूरला तर वर्षभर आंबा मिळतोय, आणि आता इथं पण बाजारात वगैरे मिळतोय. आत मंडईत वगैरे असतोय, वर्षभर आंबा तुम्ही खाऊ शकताय, पूर्वी कसं पाऊस लागला की लोक आंबा अजिबात आणत नव्हते घरात, का तर मुलांची पोट बिघडतात, आता तसं नाहीये आता हल्ली सर्रास सगळीकडे आंबे मिळतात.
तेच काय कळत नाहीये, काय चाललंय पर्यावरण कुठं चालंय, आपली हेची प्रकृती कुठ चाल्यात हे, हे, हं काय खरं नाही, चालतेय चल हा ठेव.